हॅलो
झालो आवाज येतय का.
हा येतोय
झालं जेवणं
माझा आवाज येतो का?
हो येतो ना काय हाव का जेवण वगैरे
हो जेवण झालं तुमचं
आमच पणं झाल.
अच्छा.
काय होत आज जेवणात.
नाय जेवनात काय
केळ्याची भाजी होती आमचीकडं कशा चहा पिता पालक
अच्छा अच्छा पालक डाळ का?
हो पालक डाळ
अच्छा कधी अशी सुकी पण करायला लावायची पालक छान लागते सर
आस्ता
हो म्हणजे आपण नेहमी त्या डाळी मध्ये करतो ना तस नाही अशी सुकी पण खूप छान लागते.
होय काय?
हो कधी तुमच्या मॅमला ट्राय करायला सांगा.
नाय आज ते वेगळ्या पद्धतीने केली होती तव्य वरती ट्राय करू
येते का म्हणजे तुमचं मॅडम ला ती डाळ म ते भाजी
हो करतोय ना आमची मॅडम
आजचच
बऱ्याच वेळेस केलेली आहे.
हो
हम्म
नाही नाही येत येत
हम्म बाकी कसे आहेत त मग घरचे
बकी ह्याच्या सगळे व्यवथित आहेत मस्त
तुम्ही कशा
हो का
हो सध्या शाळेत आहे ना आम्ही आता
अच्छा अच्छा
हम्म शाळा चालु आहे
अच्छा अच्छा तुमचं लेक्चर झालं का मग
हो आमच सकाळीच असते सपरेट असतो आमचा
अच्छा अच्छा
हम्म
जा आता फ्री टाइम आहे
तेवढा फ्री नाही म्हणतोय पण नाही
नाही हो ब्रेक असतो ना एड झाल्यावरती त्या टप तसं शिक्षकांना कुठं फ्री टाइम मिळायला एवढा काही ना काही काम चालूच असत ना
हम्म.
चे काम चालूच असतात काही ना काही
तेच तर म्हटलं पाऊस वगैरे आहे का नाही एककडे
इकडे पाऊस नाही ना सध्या आता पावसाचं वातावरण खूप कमी आहे
सगळीकडे सेम आहे आमच्याकडे पण पाऊस नाहीे जी अपतय गरम व लागलं आता सध्याच्या कंडिशनला
हो बरोबर
हम्म नाही तर ना सुरुवातीला म्हणजे पाऊस झाला सुरुवातीला बट आता आणयच आहे तस्साात यस झालीत
आमच्या इकड पण तीच कंडिशन आहे
अच्छा.
नेमकं कळत नाही आहे कि पाऊस चालू आहे की काय नेमकं
अच्छा हा ना उन्हाळ्यात असल्यासारखं पिडवा लागलं गरम होत एकदम
बघू आता येतील
हो काही सांगता येत नाही पावसाचं म्हणा मे महिन्यात बरच झाला ना पाऊस म्हणजे त्यावकडे पाऊस वगैरे बोलतात तेव्हा हम्म
होल कदाचित अजून पाऊस कारण पावसाचे दिवस गेले नाही ना सुरुवात झाली आता
हा नाही ना स सुरुवात आता कशी जून मध्येच झाली ना आता जुलै चालू झाला जून मध्येच काय तरी सात तारखेला मिर असतो ना ते पेरणी वगैरे करतात. तेव्हापासूनच पाऊस चालू होतो ना यावेळेस तर एक महिना लेट झाला पाऊस पाऊसच. गेल्या वर्षी खूप पाऊस झाला यावेळेस पाऊस नाहीे जास्त.
गेल्या वेळेस ना सगळंच खूप जास्त होतं पाऊस ऊन आणि थंडी पण तर यावेेळेस काय माहिती काय होत.
यावेेळेस पण होणार.
हो झालं पण झालंच पाहिजे. पावसाची खूप गरज आहे ना
होना. पाऊस नसेल तर मग कसं शेतकरीच शेतकऱ्याच अवघड होईल ना.
हा तेच होन झाल. पावसाच.
तुमच्याकडे शेती वगैरे आहे का मग.
नाही ना सर शेती वगैरे नाहीे आमच्याकडे.
का
जर. नाही शेती नाहीे आमच्याकडेसगळे जॉब वाले आहेत. मध्ये कोणी करणार नाहीे. घ्यायला तर काही नाही घेऊ शकतो आम्ही पण. कुणी नाही नव्हते करण्यासाठी आणि आपला माणूस कुणीतरी पाहिजे त्याच्यावर लक्ष द्यायला. आुमच्याकरी कुणा घरीच वेळ नाही
शेती म्हटलं तर पाहिजे कोणी ना कोणीतर.
हा घरच मानस पाहिजे कुणीतरी. आमच्याकडे नाहीय असं खर्च शेती बघणार
अच्छा.
हो. तुमच्याकडे आहे वाटते.
आमच्याकडे पण आहे पण आता सध्या आमचे आजोबा आहेत ना ते पाहतात.
अच्छा आजोबा आहेत तुम्हाला.
हो आहेत ना.
हो हो का.
सगळे शेतीचे काम तेच पाहतात.
अच्छा चांगलं म. तम्ही मग कधी गावाकडे कधी जालं असत अस त्यामध्ये का
नाही आमच्याकडे आता शाळेच म्हटलं तर मे आणि जून दोनच महिने भेटत ना आम्हाला
हा मग तुम्ही उन्हाळााच्या सुट्टीत गावाकडे जाता ना
बरोबर जुलै महिन्यापासून शाळा चालू होते.
हम. दोन महिने गावाकडे.
हो.
गावाकडे करमत असेल ना.
गावाकडे समजा जुन्या आठवणी राहतात मित्र वगैरे गाव कडचे.
हो. शेतीतलं कच गोंधळाचं वातावरण असत ना गावाकडे करमते पण एकदम शांत वातावरण गावाकडली लोकं लवकर उठतात त्यांचं रुटीन ठरलेलं असतं.
ते आहे कारण गावाकडे लोकांना खूप लवकर जाग येते आणि ते उठतात पण लवकर.
हा झोपतात लवकर झुटतात लवकर त्यांचे जेवण वगैरे लवकर होतात. ज्या टायमाला शेतीतल्या लोकांची झोप होते त्या टायमाला त्यांचे सगळळे काम होतात त्यांनी ते कामालाच होतात ज्याच्यात
बरोबर.
गावातला रुटीन ठचाललेलं असतं. निसर्गरम्य वातावरण असतं गावामध्ये त्यालाून ते पण खूप आता शहराच्या ठिकाणी बघाण कुणी बारा बारा वाजेपर्यंत झोपत नाही. जागे अस ख आणि तेच खेड्याच्या ठिकाणच घेतल्यानंतर मग रात्रीला साडेआठ नऊ वाजेपर्यंत सगळं गाव शांत होतं एकदम
हो ते आहे. एवढे खेड्यातनी लवकर झोपतात पण आणि लवकर उठतात पण
ह तेशतटला
आणि मेन म्हणजे पुण्यातला काही गरज वगैरे असेल. वेगळे अभावी एमर्जन्सी त्यावेळेस सगळे येतात पण एकजुटीने
हो. शहराच्या ठिकाणी तस पाहायला मिळत मस्त पाहापा. कुणाला कुणाशी काही येेऊन देणं नसतं.
नाही अजिबात नाही.
पेड्याच्या ठिकाणी याच्या घरी काय झालं तर सऱ्या गावाला माहिती होतं.
हो कारण कस कट्टा गँंगरहात असते लोकांची
ही त्याला ती त्याला सांगते.
सगळे जण तिथे बसून असतात.
हम् ेटी शहराच्या ठिकाणी ते सगळी मस्त. ह.
बसून असले की मग एकाला सांग घितले की तो दुसऱ्याला सांगतो.
तेसर मोठलामा. तसं काही नसत शहरासारख्या ठिकाणी सगळ्यांना आपापल्या कामाशीिकन असतो.
ह ते आहे.
वेळच.
ेजेजया. काय गोष्टी चेहरा्याकडे चांगल्या आहेत त्या काय गोष्टी खेड्याकडे पण चांगले आहेतता.
हो.
सगळ्याच गोष्टी दोन्हीकडे चांगल्या आहे असेही म्हणतय नामही
नाही.
आणि सगळ्याच गोष्टी दोन्हीकडे खराब आहे असेही म्हणता येणार नाही.
नाही नाही त हो.
ऑलमोस्ट दोनकडे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे.
हो ना. तसंच पाहिजे ना.
मग आज तुम्ही घरीचका मग कामाला गेला नाही का?
नाही नाही घरीच आहे. हम्म.
सुफ्टी घेतली का
हो
आं
मुलख कते चांली नाहीे मुल ह कच सड्डी वगैरे झाली
अच्छा तुमचा आवाज थडासा
हम्
आवाज कमी येतोय दाबून बोलल्यासारखा
अच्छा अच्छा नाही नाही मुलीला सर्दी झाली म्हटलं म्हणून सुट्टी घेतली तिला नॉर्मल सर्दी वगैरे अ
आता उन्हाळ्याच्या दिवसात सर्दी कसं काही खाल्लंय का थंड वगैरे ते ना
नाही तला इन्फेक्शन झालं असेल त्याची मावशी आली होती मग ते तिला पोहचाते होती तिला खूप लवकर पोहचत हा तिला खूप लवकर होते
बरोबर
तर आता काय नसत नाही आंबरसुंबर खाल् काही खाल्लं तरी काही होत नाही पण हो तिला इन्फेक्शन खूपच लवकर होतं
हो का काही सांगता येत नाही